हॅलो काय चालू आहे कामा?
काय नाही बा कामं चालू आहे संध्याकाळची आता
हो का?
हो संध्याकाळची कामं चालू आहेत.
हा हा.
हे छपाईवाले माणसं गेले आता, आता गेली की ना धिंगाणा करून ठेवतात काही धुईधाय करत नाहीत काही नाही आवर जेवर चालू आहे
कर मुलं करतातच ना बाई धिंगाणा
नाही नाही हे मोठाली माणसं छपाईसाठी छपाईसाठी आले होते ते हम्म
धिंगाणा करतात आपल्या साफ कराच लागते किती काम पडतात घराचे
हा. प टोपले अन टापले भरून ठेवतात हम्म
आपल्याला करावाच लागतात ते
आणि ते सगळ ठेवतात ना टोपली गिपली काहीचं धुवंत नाही
हम्म नाहीतर काय कती धुधाय कराय लागतात ती धुवा लागतात ती त्या ब्रशनं घासाय लागत नाही तर पुर्ण चिटकते त्याला तो माल
माल चिटकते नाही त्याले
हम् नाहीतर काय आमच्या घरात छपाई झालती तसच करावं लागलं आम्हाला बाईच्या जातील तर जास्तच करावं लागत.
जास्तच करायला लागते जसच पडू दिलं तर तेन चाले जातात
हालातच राहत नाही ते घराचं काम असलं की बाईच जाग्यावर
काहीच नाही हाल
हालातच राहत नाही खाणं नाही होत पिणं नाही त्या घराच्यातच रहावं लागते ते मिस्त्री लोक असली त्यांच्या चहा करा त्यांना नाश
चहा करा, पोहे करा, दोन- दोन, तीन- तीन वेळ पाऊस चालू असलं की आआम्हाला चहाच पाहिजे दोन तीन वेड कालही चार पाच वेळ चहा झाला पाऊस होता चालू तर
करावाच लागते बाई आम्ही गेलो ना मागच्या वर्षी करावं लागते आमाला तर कधी कधी जेवण करावं लागजाय आहे भाजी शिल्लक करून ठेवा लागतजाय आहे
हा ना आमच इथं जेवण करा म्हटलं ते हा त्या दिवशी छपाई चालू होती जेवणं करा म्हटलत नाही म्हण
हा.
जेवणाने करा बिट्टया बिट्टया केल्या वांग्याची भाजी केला नाही म्हणे आम्हाला नाश्ता द्या आम्ही जेवण काही करत नाही केलेला स्वयंपाक संध्याकाडी खावां लागलं आम्हाला
काय हो माय खायचं होतं त्यांनी केलं तर तर खायचं होतं मग त्यांना
नाही खाल्लं नाही त्यांना म्हणत मग आमच जीवारी काम करणं
हम् आम्हाला आमची इथं भुईमंग होती कि नाही भुईशंग असतात आमची इथं
हा
तर भुईमूग भाजून द्यायची मी त्यांना दुपारच्या वेळेस कधी कधी मग नाश्ता करायची सकाळी चहा टी तीन टाईम त्यांना चहा करावे लागते ते चहाचे भांडे किती पडतात बाई
नाहीतर काय
ह आपल्या पोटात अन्न नाही पडतं तैली चा करावि लागते पहिले येता बरोबर त्याच्यातच गुथून राय लागते बरोबर आहे
हम्म
हम्म बाकी तुमचे जेवण वगैरे झाले आता संध्याकाळचं काम
संध्याकाळचं टाईम आहे अजून स्यंपाक कराय हम्म
हो त्या ताईन सांगितलं मला आता चालू झालं म्हणून टास्क त्या ताईनं चालू केलतं
हम् हम् हम
त्या ताईनं कॉल केलता तर मी मुला घेऊन गेलती दवाखाण्यात त्याची तब्येत बरोबर नव्हती तर
हो काय
काल तर स्कूल मध्ये झाला ओला झाला
हा ना ते ओला वला झाल्याच्या ना
हम काल दिवसभर पाऊस चालू झाला
काल केळ खाल्ल फक्त केळाच्यान ताप आला त सर्दी, ताप
थंडीच्या ना थंडी होती ना का महापुरा केवळं खाल्ली ना दोन व केडं खाल्ले संध्याकाळी भात खाल्ला. हम्म हम्म त्याच्यान तापाला असेल तिला.
हा.
मुलाला खूप पाहावं लागते नाही वातावरणामध्ये.
हम्म पण ऐकतही नाहीत ना जी वस्तू खतच
त्यामध्ये थंडी होती ना पण खूप
होा थंडी होती का
हम्म दिवसभर थंडी वाटली वाजली.
हम्म.
बाकी.
बाकीे का मी तुून झालं त्या प
चहापाणी झालं तुमचं
हम्म हम्
हॅलो!
हा हा बोला ना
चहा पाणी झालं काय म्हटलं तुमचं
नाही चहा पाणी राहिला आता घरचे जायला फवारयले ते फवारान आल्यावर मग करील चहापाणी.
हा का.
एकट एकटी साठी काही करत नाही मी ते आल्यावरच करत असतो.
हा मुलं शाळेत जाणार असते.
हम्म आता आज काही पाऊस नाही त्याच्यान फवारा चाल. ते त्यासाठी फवारायला गेले ते
हा ना ना आम घरी ते भोवारहिलेच जाय ना
हा हा.
हम्म.
मी जातोतीि तर शेती शेतामध्ये निंद्याला पण ते आज काही चालत नव्हतं काल पाऊस आला तर हा सर्व मजूर लोक घरीच आात आज हम्म. उद्या चाललेल आहे का परी आज काही याला नाही पाहोचत.
हा उद्या चालेल.
बाळीऊन राहिला भरभरू एका बरी काय करते काही नाही वातावरण तर
हान.
आता आषाढी पौर्णिमेपर्यंत राहिलच हा पाऊस काही निघ गेला नाही तर येईन वीस तारीख पासून आणखीन पण.
हम्म हम्म.
अ ते आषाढी एखादशी आहे ना पंचवीस तारीखची
हम्म.
पंढरपूरची यात्रा तेव्हा पण त्यासाठी पण पाऊस असते ना आठ दिवस.
हा.
त्या यात्रेचा साठी पण
हम्म.
खूप खूप लेट पावसा आला नाही या वर्षी
हा पहिले किती शिपा उचला लागल्या माांजईला. शि पुोसयला लागल्या की नाही.
हो तेवढ्या बऱ्या आहेत ना ते पीक चांगलं दिसून राहिलं तेवढ्या पावसानं
हम्म आता नाही पाहिजे मणा
ह आता नाही पाहिजे पावसा ज आठ एक दिवस समजा खुल्लं पाहिजे वारवारचे शेतीचे काम पण लोक. करून घेतात.
हम्म.
कोण सांगेल बा आता कुणाच्या म्हटलं क काल बाया वापस आ काल वावरातून वापस आलो आम्ही सात वाजता.
हव ना.
ह एक घंटा निलं तसच बओलं झालं चालला बलत.
इ इकडे बी तीन घंटे गेले बाहेर ना चाललेले. पाण्यातच निधलं हम्म. मग तिकून आल्यावर कोणाला दवाखान्यात जायलाला कोणा थंडी वाजून. ताप कोणाल काय.
वातावरण.
हम्म.
आणि पर असं काही काय वम घरी बोललं केलं असं चाललं असतं.
हा ना तस आहे ना ते घरी नाही येत ना आपण शेतात गेल्यानंतरही तेथे.
भाकरी ओल्या झाली ना आपु झालं आलं तर मग असं आलं की निघालच नाही ते लवकर.
निघालच नाही घरी नाही.
हम्म हम्म बरोबर आहे.
दिवसभर होत काल पाऊस.
हो ना.
हम्म.
ह बाकी आता मुलाच्या शाळाला लागले बाई मुलं. तिथं हॉस्पिटल मध्ये गेली मी तर एका मुलाचा पायच फ्रॅक्चर झाला.
अरे बापरे.
शाळेमध्ये छडून राहिले म लेकरन ते. पाण सासेल शन त्या याच्यावरामध्ये शाळेचे.
हम्म हम्म.
काय त्या पुोराचा पायस स्लीप झाला पाहि पायस फ्रॅक्चर झाला म्हण त्या पोराचा.
हा ना मुलं खेळतात आबडधोबड काही पायत नाहीत.
ते टीचर मास्तर नाही आणलं मग त्याला त्या दवाखान्यामध्ये त्याची आई त्याचे आई वडील. त्या मास्रलेच बोलत होते तुम्ही लक्ष काहुन नाही देत पराईवर.
हा हा आता ते काही एक मुलगा आहे का त्यांच्या ताब्यात सगळ्यांकडे लक्ष द्यायला.
हा अ मास्तर किती किती लक्ष मास्तर म्हण मी किती लक्ष देऊ तु पोगात मस्त्या करतेय आता. मी काय एक किलपूरवा आहे काय एकय याच्यात ध्यान ठेव काय. आईवडलाचा बोल टीचर वच लागला.
ते तर आहेच म्हणा आपण त बोल मास्तर लगैयला देतो पण ते काही ना काही आपली गलती असते.
हम् ते गरीब घरचे लोक अडाणी लोक होते त्याचे विचार तसेच राहतात ना मग म. ला जीवसा करत जाय म्हटलं पाय व म हे ते बईली म्हणून मी कितीचे लोक किती लक्ष ठेवतील बाई.
असं एक लेकड असते कावा त्यांच. एक लेकरु असते का त्यांच्यासोबत आता त्याच्याले किती ले. र सांभाळा लागता. हॅलो.
काही काही लेकरु राहतातच नाही हा बरं ना.
हां ना.
मस्त लोकांला सांभाळाच लागतात ना लेकरं कोणत्या कोणत्या लेकराकडे लक्ष देतीलन ते. आणि तो मग तो मास्तर. तर म्हणे म्हणजे बाई म्हणे हा मुलगा एवढा हुशार आहेणे लय म्हणे पण हा बंडच लय आहे म्हणे.
हा ना ब मस्त पाहिजे.
सर्वच लेखलात म्हटलं सर्वशी येेत मला परगा शाळेत जाय होता मला ब नाही लागे.
हा.
म्हटलं माग पोरग तसय घरी तसेच करतात माई पोर घरी मारा मार्या चाल दोघ्याच्या काही ना काही.
हा.
चाूच रा दोघ भावांचे एकमेकाला पेंटोस् देखा चाूच राहता तेच.
तसं जाईल बाई व मुलांचं दोघत होऊ घरात असते हा.
तेनी आवडलं नाही की त्यासं बाबा आपल्याला कल लागत नाही.
कल्ला करतात हा माणसा आपल्या असताना.
आपल्या कायच घ्या लागत दोघाला काा्यानच घ्या लागते.
हो ना नाही तर मग तूच लक्ष देत नाही लेखराजे इकडे. तंस आहे. आता लहान लहान आ पुढे समजेन तेले आता लहान आहेत तेच काही आता समजत नाही‌.
एवढा समजत नाही ना, आता तरी तुमचे लाई मोठे आहेत. माझ्या मुलगी त एक के जी टू ला केजी टू ला एक तिसरी त आहे. काय समजते तले कायच ह काय समजते त्या दो मस्त
नाही काही नाही समज माझा मुलगा एक आठवीत आहे ना बाई, मग एक आठवीत आहे आणि एक दुसरीत आहे.
हो का मग काही समजत नाही त्यां नाही.
हम् तर दुसरी वालाच तेवढा बीमार पडला असत मग त्याला दवाखान्यात घेऊन गेल त मी.
हा का.
आता तीन वाजेला आली मी इ त त्या ताईचा फोन आला मला.
हम्म!
ई म्हटलं लावते म्हटलं मी कॉल करते म्हटलं थांबा. हम्!
आले का तुम अ एकशे तीन रुपये शहाण्णव पैसे आले. तुम्हा किती आले, तुम्हाला किती आले.
हम्म!
तुम्हाला किती आले म्हटलं.
मला साडेआठशे आली बाई.
साडेआठशे आली का तुम्हाले‌.
हो साडेआठशे आली आमच्या गावातल्या बायाला माहित आहे.
हा.
बाराशे, बाराशे रुपये आले, हजार रुपये, साडे दहा हजार रुये, अकराशे, बाराशे आशिया आले त्या बायाला पैसे.
अरे बाप रे! आम्हाला तर तेवढे झाले हो येईन मग आणखी आम्हाला आम्ही की नाही माझ्या याच्यावर कॉल माझ्या याच्यावर कॉलस नाही आली ताई. मी सांगतो तुम्हाला मी तुम्हाला माझ्याकडून कॉल लावला काय.
नाही ना तुम्ही लावला असत नाही मग, तेस्त पण राहिल मी म्हटलं तुमच्या कामात दुसरीकडे चालू आहेत फोन असं वाटलं मले. मग काल तुम्ही लावलं, तुम्ही म्हणा क नाही मी कोणाला कॉल नाही लावलाय.
हा‌..
तेव्हा मग मला समजलं मी म्हटलं सर तुमची दुसरीकडे कॉल असल बाई चालू तुमच बायले.
नाही नाही नाही, असं काही नाही आहे मग तर नंबर आलेला आहे तर, आपण लावतोच की पण माझ्याकडून लागलेच नाही मी फक्त ते प्रश्न उत्तर सोडवले. मग माझ्याकडून लागतच नाही ना ताई ते कॉल.
लागतच नाही कोणा दाखवून पाह ग्रुपवर टाकून पा ना सांगेन एखादी बाई सोल्युशन असं कर की तं कर म्हणून.
काहीच नाही मी सीमा ताईजवळ गेल तीसीमा भांडे हे खांडेराव.
हा.
त्या ताईजवळ गेले त्या ताईच्या नाही जमला नाही ते.
सांग म असं करून झालं असेल मग,
हम तर मग मला येणारा कॉल एवढा आला माझ्याकडून लागत नाही. मी ते प्रश्न वगैरे पूर्ण केले एक परी.
मग कौन झालं काय मी तसं.
असं काय मी काय प्रॉब्लेम आहेता.
काहीतरी करा नसेे नाही का पण त्याला.
हा.
हम्म! होना ठीक आहे ममी
असा प्रॉब् हा हा ठीक.
कोणाला दाखवून पाहि तर ग्रुप ववर टाकून पा समज समजून तरी कोणाला ते हे सपकाळ मॅडम आहे की नाही.
हा हा
हची काय म्हणतात कारल्याची कोणीणा कोणी सोल्युशन देत ना म ग्रुप टाकून. पहायचं होतं.
मी काही टाकल्या नाही ग्रुपवर म्हटलं जाऊ दे आता किती काही हे करून आपल्याला हे नाही होऊन राहिलं म्हटलं. ते आताचे आले का तुम्हाला ताई तेवढे पैसे.
आता ज नाही नाही ते दोन दिवस बोलली नाही का मी तीन दिवस वीस कॉल केली मी वीस कॉलरले मी चार कॉल. फेल झाले.
हम
त्या सोळा कॉलचे आले मला तेवढे पैसे आता हे पंचवी अखीन पाच कॉल मिळाले मला.
हम् हम
विद्या मॅडम के तुम्हाला केला आता झालं दोनच कॉल केले. फेल गेला त्याच्यामधला.
हो का
हा आता मी गावातल्या बायला पाहतो लावून एक दोन जणीले
बर बर ठीक आहे
हम तुम्ही पाना लावून लागते का आता पावर मला लावून ते म्हण आता चालू झालं लावून का बर माझं चालच आहे आता.
बरं बरं हा पाहित ना.
बराबर तुम् चालू आताते का आ पाहू आपुन.
हा
नाही तर काही उपाय नाही लावून पाहा तुम्ही.
हा